हम्म काय कलं
आत्ता जेवन जेवण झालं
हम्म हम् आमच दून आत्ता जीवन झालं हम् माज काय होता बीच आमच काय आंब सपाजी भाग आंघ केलेला बसलं
ब आमच्यात आता शेवग्याची भाजी होती चपाती परंभात आणि थोडक्यायची पाहिजे
हा ह
तापस म्हणलो जवून मु निवा कोिया
हा हा
हा सर
तेच म्हणज गाडी जरा काम करायच आता थोड्या गाडी सल आ
काय काय कामं होते तेजे
जरा ब्रेक लूज झालाय मग लाइनिंग करायचयम् आणि काय जरा स्टार्टर आणि हॉर्नध्ये सारखं पाणी जरा गेल्यामु ते जरा सुरू होई ना लवकर क दाकयज
त्याच आता काम म्हणजे त्याची ब्रेक लाईनिंग दोन्ही घालायचे दोन्ही चाकााची ऑइल बदली कराय लागणार जो एअर फिल्टर ते बघ केबली बघ ते चांगले आहेत काय
हा
आणि ते त्याचं मटेरियल लागणार असेल ते टीव्ही ते शॉर ह्याच्यात मिळतील क्षवपुरीत मटेरियल सगळे मिळते सोनामध्ये इथ मटेरियल घेता येते आपल्याला सगळ स्वेअरफट लागणार माजे ऑइल आहे ते चांगलं घाल
हा हा
य आपल्याकडे ऑईल आहे काय प्रॉब्लेम नाही ते आपल्याकडे घेऊन गठ तरी चालत फक्त ते फ पोर्ट च पण काहीतरी काम आले बघ हँडलच
हा हा
त्या पुढ एकदा चकते
हा होय
हम् ते प ब पुचोर्च जे हलते ना तिथले बॉल बेरिंग काहीतरी ते बदय लागते थोड ते मि ला येकर दाखव आणि आणि ते हिजात किल्ली ते आपण हलवतो म्हणजे किल्ली गल्यावर त्या प्रेम मिळते
बर
का ते किल्लीने काय धुतली कि ते घरात ठेवायचं ते कायम त्यात सोडायचं त्याला आणि आपले पेट्रोलचे टाकीचे टोपण आहे का नाही त्यात ते म्हणजे ते वर्किंग होते चांगले नाही तर मध्ये एकदा गाडी धुतल्या आणि ते ते सामना ज राहिलं ना ते जॅम होते रस्टिंग होत जाते
हम् त्यातच जाम व्हाला लागले का कराय पाहिजे राव.
आणि घरात एक गाडी तेन धुवायला बारका हाय. एक लिटरचा तेन शॅम्पू च आणवून ठेवायचं ते गातले की ते चकाचक निघते. घरचा साबण घातला कने ते रस्टिंग होत जातय सगळं.
हा-हा-हा.
असाय.
हम्म. नाही तर मग म्हणतोय जरा ते किल्ले बदलाय पाहिजेत लॉक सेट.
नाही-नाही ते महाग जाते हजार रुपयाच्या वरती जाते ते सेट. ते काय लागत नाही करायला. हम ते लई कॉस्टली हाय.
हम्म-हम-हम.
त्याचज्या पाठी मागं हे लागायचं नाही ते पहिला वर्किंग ते स्प्रे मारून रस्ट ऑप मारून बघायचं कला
हम्म हम! चालते की मं जातो आता मी कडं
ह ह. ते पोर्ट ले प पहिला राईड मारू ये त्याला बघ आणि ते चेपलेलं पण ते काढून देतोस का म्हणावं ते इथे उद्यवनगरात मिळत ते काढून. पात्र्याच तेन सगळं हो ते चेपा काढून मग वरच्या वरती ते घेऊन टॅचअप करता येतय. आणि त्याच्यावरपर मटेरियल आणायला गेल्यावरती फायबर पण विचारता येतय, पायातलं. तुझ तुटलेलं हाय की नाही? हो ते कितीला येतय. हा ते कितीला येतय ते
ते पुढचा सेट विचारला तर, पुढचा सेट म्हणते चार हजार रुपय बसते.
कुठला सेट? बाहेरच काही गरज नाही. ते कुठं काय झालंय ते चेपलंय ना?
होय
ह ते-ते-ते काय लागत नाही ते चेप्पा काढून घ्यायचं.
बर
ते ते तिथं चेपा काढून घ्यायचं ते मिळतय पंधरा वीस मिनिटात चेपा काढून देत्यात ती.
घर आतलं फक्त फायबर बदलावं
हा फायबर तेवढं घ्यायचं पायातलं तेन ते चेपा काढून त्यज्यावर टचअप करायचं ते त्यजा काय हे होत नाही तर मग ते काय करायचं विनाईल ते असते की नाही पायात हम् विनाया स्टिकर येतंय कने ते दोन्ही साईडला लावायचं. चपा काडून झाल्यावर. म्हणजे काही हे होत नाही त्यज्यात परत आपल्याला टचअप करायला जास्त होत
नाही ते कसं पायबरचं ते पेट्रोलच्या साईडचं जरा. तले ना ते वरच असं समोरच तुटलय
हम्म! ते पायातलंच ना ते असा अख्खं आहे ना सेट.
तेच कि मत ते पूर्ण जरा बघायला पाहिजे कसं कस?
असा आहे तेे बदलता य तेे पूर्ण आता मी येणार हाय थोड्या वेळात, हिला सोडाला त्यावेळी ते करता येते ते सगळं बघता येतय. मग जाऊन आपण ते करता ये बघून ये अच्छा.
चालतेय माझं तेवढं ते भेजवू दे कत्तल रात्र फिराचं आज मलिदा वगैरे झाला, आजच की.
असं.
हम्म मगसम लि वगैरे दच आहेज. एवढं देत तो उद्या जाव्याग दुपारी किंवा असं काही जायच असत?
बर.
होलाऊन जा.
हा हा.
कॉलेज नाही काय काम नाही पावसामुळे ते पण मोठे गाडे करतात.
गाडीच रनिंग किती झालेय?
गाडीच म तरी तेवीस तेवीस हजार झालेवर?
ते वीस हजार झालेल.
हो.
बं मग सर्विसिंग पण प्रॉपर केलेलं नाही आवडत. ते.
मग.
प्रॉपर गरच कराला पाहिजे रे.
हम्म हम् हम्.
अप टू डेट सगळ बाबा एक दोन तीन हजार किलोमीटर झाले किती वऱच्या ववर करून ग्यायला पाहिजे.
ऑइल बदली करू बर सर्वि्हसिंग नाही करू?
हम् ऑईली बदली पण तेच सगळं आता त्याच स्पार्क प्लग पण बदलाला पाहि. तेठीकेत.
हा हा.
पार्क प्लग ते एअर फिल्टर गिअर ऑइल. ते बघायला पाहिजे गेरऑईल पण गेलाच ना आमच्या, अ कामावरच हे आहे की नाही उदे त्याच्या गाडीच परवा झालेलं त्याचे गिअर गिअर बॉक्स मध्ये ऑईलच नव्हतं.
हा.
ग अडी तर गिअर बॉक्सला ऑइल नाही तर इंजिन ऑइल पण त्याच कमी लेवल जालेल? गाडीचळकळळ आवाजेला आला माहीती आहे का? मग मिस्त्रीकडे दाख. लर डीप टाकून बघितला ऑइलच नाही! ये रॉल ते पूर्ण इंजिन मध्ये. गळ अस चिकट ग्र्रीस टाईप झालेलं त्याला खाली. ते सगळं त्यांना खरडून करडून कारलं. त्या पॅकिंग घातठल्या आणि परत दुसरं ऑइल घाातलं मिस्त्रीकडे उभ राहून. करून घ्यायला लागते रे होईल समोर घणून घ्यायच.
हो हो हो...
बदलून घेत की नाही तरर मिस्त काय करत गेअरल बयला लागत नाही हा कंपनीचचा आहे काय होत नाही म्हण. र गेणे ते.
तसच राहते.
हम्म त्यांच्याकडे एकतर नसते काय वजते की बदल केले म्हणून सांग.
हां हा. अ तेज. बाकी का सनाय तेवढीचमजारा काम कररास सुट्ट्या संपलेे. बरॉले चाललं.
नाही ना पावस. स पण आला रेता त्याच्या आधी आता माझ्या घाडीच. होय माझ्या गाडीची पण करून घेतली मी टायर तुझा नवीन गाठलाय ना.
होय आपणच घातल्या जागी तर अजून. होय अजूनच तेरी.
सती. कसं काय.
का आता बघायला पाहिजे
त्या हवा नाही हवाच नाही रे मग ह प्रॉपर नसणार
हा आवाजक केले गी बरोबर ते
हवा जर कमी झाली की हवा कमी झाली की चते
नाही बघितलं गे पंक्चर पण बघित
किंवा ते तुझं फोटच काम आहे की नाही हॅडेलचं ते जर अ ते त्या ढिले झाले की नाही बॉलबेरिंग ढिजली असली की ते पण चळते किंवा शॉक अ्जरच हा शॉक अब्जरच व क झा अस तरी पण हे हो
कारणता एकदम जराशी चाळीसच्या आसपास गेली गाडी की जराचळतल्यासारखी होत्या
हम्म हम्म
ते एकदम मोठ वाढवली की तस होते
हम्म
हे बगलमचा
त्याला आता राइड घेऊन हे करायला पाहिजे व काय काम आहे ते आगी बदला लावायचे त्याला ते फरचे कामबाग म्हणायचं मग बा ते चेप काढायचे ते तात्पुरत ते काढून मिस म्ह लगे अर् काून घे बदलून घ्याण असं करताय ते
चा ते मग उद्या उद्यमनगरात बघतो आता गेल तर विचारणे त
काय चेपा काय इथ आपल्या मोळकीच्या आहे ती त्याला काय हा
कैश ते जाव्या काय एकादवशीच कराल का हो ते हम्म खर्चटलेलं ते
हम्म
हम्
ते पायर फायबर जर बदलला की नाही तर चांगलं होतय ना
नाही ते आतलं काळ एवढं काही दिवसत नाही उठून ते साईड ला खर्च सटले त तर पेंट गेल्यामु त्याच रंग गेल्यामु तेच दिसत होय आत ना फायबर तुटली
हम्म ते बदलालाच पाहिजे बाकी काय झालेलं नाही ना
मिस्त्रीलामध्येध्ये का म्हणला नाही तसं काय होणार त्याला जॉईंट मध्ये तर जॉईंट कराय गेले की तुटणार हा ते ममला जॉईंट कराला गेलं तरी ते तुटणार मग उगीच ते करण्यापेक्षा नवीन शेड घेतलेला बरा
हा हा
अ
बर सगळत बारी फायबर बदले
हम्म तेस की तू म्हणला तेस गे हे पण खर्च वाढणार म्हणला जर नाही झालं तर आणि परत घ्यायला लागणार म्हणला त्यापेक्षा सामज घेच म्हणला
अस बघ फियाणी कितीला मिळते सांगितित त्याला विचाराला
हा हा
तुम्हाला सांग संध्याला येणारग काय नाही तेच किती एवढंच हाय आता बघायला पाहिजे आणि मिस्त्री काय म्हणतोय.
बरं बर चालेल. मग थोडा वेळ देतोय मी मग बघूया कसं कस. चालेल. हा ठेवतो.
चालतेयं, चालतयं.